आणि हे गुसलं का
हाव झाला झाला आवाज आला आता बोला.
आला का? हम् हम् झालं चालू मगं?
हो चालू झाला का?
हुं, हुं.
हाव. ते त आपलं दवाखान्यात जाऊन दवाखान्याच
दवाखान्यात नाही गेली?
नाही नाही तुमचे कडचे हॉस्पिटलला येऊन गेलो.
हो त्याच पायता दुखत नाही जास्त.
काय झालं म्हणजे, फ्रॅक्चर झाला काय झालं?
ते उसार नव्हते का गेले, तर त्यायचा पाय ते फ्रॅक्चर झालता ना.
म्हणजे पडू पडले होते काय?
हम्म, एकदी दोन वेळा बांधला तर त काही फरकच नाही. पडला तुला काय फरक?
हा हा हा.
तर मग डबल मग त्या कर्श तिथ नेऊन आता पट्टा देला.
हो का, म्ह तेे प्लास्टर वर केला का? प्लास्टर केला का?
नाही, ते बेल्टच दिला ना बांधायले.
पायाला, उजवा का डावा?
उजवा आहे वाटतं, काय तेवढे लक्ष नाही आहे.
आणि मग चालता चालता येते काही हे चालाल काही हे स्टँड, चालता येत का?
हम, त्याना असं काम जर केलं न कोण तर
वजन उचललं समजा काही
हम्म, तर पाय दुखतय मग त्यायचा.
हो का? किती दिस झाले पडून?
आता तरी होळीच्या आधीपसूनच हाय ते, चार पाच महिने झाले घरीच हायत.
पाच महिने झाले का?
हा.
हे एक्सरे वगैरे काढला नाही का, एक्स रे
कालडाान त्या दिवशी पण कडच तिथं कालडन एकसरा
हा हा हा.
तर ते जरा असं आहे म्हणे, तर ते पट्ट्यान होऊन जाते म्हणे बरं.
हो का.
हम्म!
आणि गोळ्या वगैरे
दिले दहा दिसाच्या
हो का? कड म्हणजे कुठे येते आपल्या इथं आहे का?
बायतीच्या बायती बायती
तिथं कुठं गड आहे मग?
हाय, पलीकडच्या साईटनं वडाच झाड नाही का?
हो हो हो, आहे आहे.
हम्म.
तिकून त्या साईड जवळ असेल ह बर बर
हो.
आणि इथं आपल्या इथं काय चालूय? पोलिस भरती चालूय का? मग ते प्रॅक्टिस कुठं क्लास लावली का काय?
नाही ना, काहीच नाही लावलं सध्या तिला
हम्म हम्म.
सध्या काहीच नाही ला
मग ते प्रॅक्टिस कुठं करते? स्वतःच करते का?
कुठं नाही सध्या घरीच आहे ती.
आणि तसं नाही रनिंग रनिंग, गोळाफेक लांबोडी असते ना ते प्रॅक्टिस.
हो तर ते सध्या सगळं घरीच आहे. तिच्या वालं हम्
अच्छा म आता भरती लेखी परीक्षेची तेर राते स एखा क्लास वाशीि
हो हायथ पण तिला आता शाळाच टाकणं लागते. तिला अरे कॉलेजला.
हो हो हो.
ऍडमिशन राहिलं तिचं करायचं नाही कळायच.
कशामध्ये करायचंय?
अर कॉलेज ला.
नाही नाही पण बारावी झालं. का बी ए मध्ये करायचं का बी कॉम मध्ये करायचं. काय?
आता ती चौदावित गेली.
बारावी चौदावीस नाही तेरावीस गेले तर.
हा तेरावी ला आता.
म्हणजे बारावी झाली ना. बारावी झाल्यावर तेरावी.
गेरावरती तेराचे पेपरच नाहीलेले तर ति डबल तेरायचं टाकायचं.
आणि गेल्या वर्षी कुठं होतं ऍडमिशन?
हिंगोलीला होती तर मातिला एकलीला जाऊच नाही तिले हिंगोलीला.
आणि मग ती काढली काय तू
हो त्याविशी चांदी काढून तिची हिंगोली.
हा ते का पहिले बीए मध्ये होते का कशामध्ये होते मग?
का नाही कशातून ते मी काहीच नाही विचारलं तिला.
हो नाही कारण की पहिले जत होत. त्यातच मला घ्यायला लागेल ऍडमिशन.
हो.
आणि करून टाकायचे लवकर मग फुल झाल्यावर काय करसं?
आता तिला समजा पाहिजेत. सध्या माळाकड पैसे बी नाहीत. ना या माणसालाच लागायले दवा काय इकडं काय?
हो हो नाही. तसं नाही कॉलेज ब जायच तर चौकशी करायची पहिले. किती आहे? फी काय?
ह कर्जा बर तुम्ही विचार कस कर्जा बर.
बरोबर ते आहे पण ते तुम्हाला सांगितलं. माहुली कॉलेजच तमच्या गावाजवळच आहे. ते
हा गावाजवळ पण ती नाही म्हणते. ना त पोलीस भरती करायचंच. का दिदी नाही.
हो हे हे करून ते करायचं ना. हे करायचं कॉलेज मग दु उरक मड प्रॅक्टिस करायची.
पाह आता काय होती काय म्हणते तिथं
हो गॅप पडला की डबल गॅप सर्टिफिकेट का वगैरे असं होईल.
हम्म त्या
हा ग गॅप गॅप पडून राहील आता. गॅप पडला तर मग काय होते डबल गॅप सर्टिफिकेट काढा बँनडवर लिहा. जोडा आणि कधी कधी काय होते जास्त पॉलरशिप प्रॉब्लेम हो स्कॉलरशिप भेटत नाही ल मग कधी कधी.
हो तिला स्कॉलरशिप घेतच नाही तिला स्कॉलरशिप काय नाही भेतते का?
भेटते एसी कॅटेगरी म्हणल्या भेटते उत्पन्नात दाखला वगैरे लावा लागते. ते शाळा, शाळा सांगते त्या शाळेत ऍडमिशन केली ना ते शाळा सांगतेय काय करायच काय नाही करायच.
हा. हा
हा तिला हे भेटते स्वादारचे पैसे भेटतात.
सदाचे पैसे भेटतात का?
मग सदारची भेट बाहेर दाखवायचं. ना भाड्या नाही म्हणून दाखवायचं बाहेर तिला सदार पैसे येतात. अ, ती, तीस हजार काय वीस.
हा हा रानातलं पाणी कर्जा
ते सगळं करू पण ते आपले डॉक्युमेंट लागल काय आहेत.
नाही रा सगळ, सगळं आहे तिच्याकड म्हणलं ते हाय
हाव का, काशाड तरी
सगळं हाय, डोमिसेल ते सगळं काढाय पाहिजे तिच्यावरन.
बस मग तेवढं द्यायचं शाळेत.
हम्म
हो पण ते नेमकं करायचं काय ते पहिले लागल ना बी. ए, करायचं का बी. कॉम, करायचंय कसं काय
काय माहीत आता जाईल आज उद्या जाईल ती अर कॉलेजला.
जाऊन पाहून घेचं लवकर आता काय, फुल झाल्यावर भेटत नाही ऍडमिशन?
हो, ते बी हाय फूल झालं की कोणी घेत नाही मग.
हो हो फुल जर झाली, तर मग ते काय करता माहितीय का? कमी, कमी शिट राहिलं की मग फी लावतात. एवढे भरा आणि पाच हजार भरान आठ हजार भरा. असे करतात ती लवकर, लवकर गेलं की त्या ल बर राहती.
म्हणण लागल तिला, आज उद्याकड जाई म्हणून नाही काय नाही.
जाऊन चौ च चौकशी ते करून ये म्हणा जाऊन. कशी आहे काय हाय मं आता ती नोटि घरी येऊन झालंच ना, आठ -दहा दिवस झाले पंधरा दिवस घरी येऊन माहि ना झाला असणं
हो
करून घ्या विचारून चौकशी.
हम्म
हाव.
आता मले जर तुम्हाला फोन लावायचा असला तर मला लावता नाही ना नेणार की काय?
येते, य, येते, येते पण पंधरा मिनटांना.
म्हणजे आता तुम्हाला तुम्ही मलं दहा मिनिट बोली मी तुम्हाला डबल पंधरा मिनि
हो, हो- हो म्हणजे हे पंधरा मिनिटाचा गॅप दिला की डबल लावता खाली एक हे असते, चौकून डबा असते खाली तर चौकून डब्यात नंबर टाकायचा. हो माझा, हो, हो बरोबर हाय नंबर टाकला की तिथं खाली हो, चौकून डब्यात नंबर टाकला खाली हिरव्या कलरच हे ते चिन्ह फोन करा म्हण, म, ते दाबायच, दाबले की मग लागते फोन थोड्या वेळानं, दोन मिनट एक मिनिटान. आता, आता मी लावला तुमानी दिसला असेल ना तिझ्यात.
अ, हो. मी आता तुम्हाला कवा लावू पंधरा मिनिटांन.
पंधरा मिनटां लावा आता मी आराम एक दोन घंट्यान लावल तर चालती
ये आपण चारखेप पाहिज वाटते ना.
चार, नाही- नाही असं काय नाही आपल्या मनावर हाय कम, जास्तीत जास्त चार वेळेला लावू शकतो आपण.
कव्हा आपण लाव, कवा आपण लावू शकतो का.
हो.
चार खेळ.
हो, पंधरा फक्त गॅप पाहिजे मनतात, पंधरा वीस मिनटच गॅप हाय.
बर.
हो आणि हे आपले गट वगैरे काढला गट वगैरे काढलेलय का?
गट नाई फिटत आले बचत गट नाही शकत आपला.
हा हा फिटत आले ना?
हे गट फिटले आता कोणते हे काढायचे काय जरूरत असल?
नाही नाही काढली आहे का म्हणलं काही? हो का हेच्या गटाच्या बी चांगल्या चांगल्या योजना आहेत. नात अ हा हे राहते ना जेच कमी उत्पन्न आहे त्याला समजा बिनव्याजी कर्ज भेटते. ते, गटाले, बँकेकडून वगैरे भेटत नाही का.
हो पण, आम्हाला नाही भेटत तस, कर्ज बिर्ज.
आणि दुसरं, काय म्हणल का, आता जेंच बीपी एल हाय पिवळ, पिवळं राशन कार्ड ह जेच हाय. त्याला, अ हे काय म्हंतो. सोलरचा फ्री भेटायला लागला, सोलर, हो.
पालेले.
पिवळ्या पिवळ्या, पिवळ्या राशनकार्ड आय त्याला सोलर फ्री मध्ये.
आता ते पत्रावर बसवतील का काय मग.
नाही नाही बसवतात बरोबर ते तेंना सांगायचं काम नाही, बरोबर बसवतात. पणऽ हो हो, फ्री मध्ये लाभ भेटेल त्या
फ्री मध्ये.
हो, हो, बीपीएल वाल्यांना.
बीपील लागते.
हो तुम्हाला ते पिवळच कार्ड आहे ना.
आमच्याकड ते नाव काढले नि तेच्यातून.
तुमचे काढले का कशासाठी वेगळं करायसाठी. वेगळं साठी. हो, हो, हो.
हम्म. तस मनलं हां.
नवीन, नवीन कार्ड बनून घे आता लवकर.
तुम्ही तर देतच नाई, पाचेक हजार रुपये ऊसणे बिसणे काही मदत.
अवो उ्सने बिसने न तुम्हाला न द्यायला काय, असले तर पाहिजे. आ तुम्हाला जेव्हा लागले तेव्हा दिले मी.
आता जवा एवढेऽ पैशे कमवता अनं तरी बी हे करतात, की, नाही, नाही, नाही, नाही करून.
नाही तसा विषय नाहीते आता मला सांगा, तुमचं राशन कार्डला, तुम्हाला एखाद्याण पाच हजार रुपये सांगितले, बरोबर आहे. राशन कार्डले, राशन कार्डले पाच हजार रुपये सांगितले. आणि, आता मी तर तुम्हाला पाचशे रुपयात देतो मनलं.
आणु का त्याच्याकडून वापस मग मी कागदपत्र.
हा, आणायचे ना, करतो ते, करत विचारा पहिले, नसेल करत वापस आणून घ्यायचे, त्याला काय?
ती म्हणते, पैसे घेतो म्हणते तीन हजार रुपय. चला मग, आजच या हिंमत.... त्याला म्हणतो कागदपत्र वापस दे म्हणतो, आमची आम्हाला, आणि दुसरीकड टाका येऊन....
आज आज तुम्ही त्याला बोला फक्त, वापस बिपस काय म्हणून नका, उद्या परवा तुम्हाला सांगतो तेव्हा म्हण जा....
बरं बर, ठेवता का मग, झाली ना दहा मिनिटं.
अ, नाही आहे थाबा, दोन मिनिटं राहिले.
ठीक आहे मग चालतय. चालतंय हो हो, त्याला विचारून घे जा फक्त काय अडचण हाय हो.. हो हो हो.